हॅलो मी तेच म्हटलं जेवण झालं का तुमचं. काय करतेय तो.
तो बसला आता काय. झोपायची तयारी आता दुसरं काय करणार आहे.
एवढ्या लवकर झोपते का बझ.
हा आता झोपला. की सकाळी मग आठ वाजतात साडेसात आठ वाज
रात्री तर उठत असशील ना.? हे पुसून घे पोळी ना बेटा हा.
मी हल्ली बाथरूम ला वगैरे उठले की तो उठून जातो.
हाव का लोक खरगडे हात लावू नको हा. हम् मी तेच म्हणल. हा लोणचं मा पोरगायला हे. काय होऊन राहिल. हे लड्डू तून गोळी घेतली नाही. ठेवायच्या पहिल्याची खेवाची बोलली होती मी. आता जेवायला बसला तो आ आता काही घेऊन. आणि लगेच खाईन का. मग-मग म्हणेन मला कस तरी होऊन राहिलं.
काही नव्हत त्याला ऍसिडिटी जी असते ती. उलटी होणे म्हणून असते ती.
हम्. नाही उलटी आता. नाही होऊन राहिलात. जीव कस तरी करून म्हणजे. मेडवीे पण जेवण थकून नाही राहिले. गर्मीन. काय होऊन राहिल तर. अव तो काय झाल आव. काय झालं माहितीय का पूजे. अ त्यांना आहे ना. अ परवाच्या दिवशी काय रविवारी हे ना आंघोळ करायला गेले होते ते. थांब मला फोन येऊन राहिला. कोणाचा फोनचा मेसेज आला कि फोन आला. यश ला मिस कॉल मारला यशला जाऊ दे बोल ह. अ मी तेच म्हणलं. त्याच्या मित्राचा आहे. ते फार्म वर रांगोळ करायला गेले. सकाळचे जे गेले दहा साडे दहा वाजताचे. समजा संध्याकाळी साडेसहा-सात. वाजता ते फॉर्म वर दिवसभर अंघोळ पाण्यात आंघोळा केला यांनी.
नाही ओ. एवढं उन्हा तानाच्या पागल. तू कशाला जाऊ दिलं एवढं मग.
अ माय पैसे भरून गेले ते आंघोळ करायले वॉटर पार्क सारखं दे पाचशे-पाचशे रुपये भरून.
कोण-कोण गेलत पोरच.
हेच पोरं-पोरं दहा जण गेलते ते आठ दहा जण.
बर तेचं बर हाय.
पार्क वॉटर पार्क. वॉटर पार्कचे. दोन-दोन हजार रुपये होते. तर मग ते फॉर्म वर गेले होते. हम्म तर ते फॉम वर गे बसणारे-बसणारे. मज्जा घेत बसा. हम्म हा येव चांगला ख ठुसून राहिला आणि मग म्हणशीन. की हे मला म्हणते की. अजून टाकून दे ना. म्हणते खाऊ राल तर खाऊ दे लोणचं अजून टाकून दे म्हणते. हा मला नाही ते आता मुरून राहिलं ना तस तस त्यांनी चांगलं लागून राहिलं तर ते दोन दोन तीन तीन फोडी दुपारी बी चोकत बसला होता तो त्याच्यात तेल टाकायचंय म्हण असं अगं ते सुक सु अगं माझं कसं सु सुक सुक्ख झालंय अजून त्याच्यात तेल टाकायचंय म्हणजे बिने एकच किलो तेल टाकलाय तेल टाकायचंय
मी आहे एकि एक एक दीड किलो काही दिता होत मी ना एक किलोच पाऊच मागवल होत तर अर्धास लिटर
अवं तू तर एक किलोच आहे माझ चार किलोच आहे ना पूजा त्याच्यात एक किलो तेल कमी पडलं ते सरसोच तर आता ते दोनशे रुपयाेच आलं होत म्हणलं आता पगार झाल किरणा आणिण तेव्हा आणून टाकीन कधीही टाक मग ते उन्हात ठेवजो पूजा ते मस्त होते उन्हात ठेव जाो
हा मी उन्हातच माझं उन्हातच ठेवून केलं म्हण मस्त माग मी केलं होतं दोन वर्षापूर्वी तेव पण मी उन्हात ठेवल होतो ंबरणी वर गच्चीवर नेऊन उन्हात ठेवली होती आणि म पाऊस सुरू होता भूरभूर आलती तरी लक्षात नव्हतं आणिने झाकण नव्हतं लावलं मी ते कप बधून ठेवला हो उन्हात ते सांगितल हो तसच केलं तर मी मोबाईलर पाहून मस्त झालं होत माझं खराब नाही काही नाही पण इतक्या लोक संपून गेल तर यांना बी खाल्ल आता मग त्यांना करायला लावलं एक दीड किलोचच केलं मी थोडस तर मोरला आता दोन दिवस हलवलंच नाही मी आता उद्या हलव उद्या हलवीन त्यात उद्या हल अज टोमॅटिक खाली खाली बसत चालत तेल तेल ऑटोमॅटिक खाली बसत जातंय
माया नाही माया ह्याच्यात तेल कमी पडलं माझ्याच्यात तेल माहिती मी आता तेल टाकन ना तेव्हा ते चांगलं होईल ते म्हणजे तस ते मुरलं खऊ राला तो पण त्याच्यात ना तेल जास्त कमी आहे
आता तू पंधरा पंधरा दिवस मला आठ दहा दिवस झाले
हा अठ दहा दिवस झाले त्याले
हा मी तेच म्हणल माझा आता त सोमवारी तर टाकलं
नाही आमचे झाले आमचे झाले आठ दहा दिवस झाले
मी घरतोच टाकलं फक्त मोहरी ची डाळ मोहरी न वाटवून टाक ता मोहरीची डाळ टाकली
नाही माई मोहरी वाटुन टाकली टाकली तिने मोहरी सर्व शेकून घेतलं होतं मग वाटून टाकलं होतं
आता तूच तर बोलू राहिली तुम्ही कस काय त पुरे कर तेच कोर राहिले अजून मी नाही केले मी नाही केलं ते कोर राहिले ते कोणाशी बोलताय का आमदार
हागस दर्शन स तुमच्याच्यावर सर्वांच
हा सगळ्यांचा विचार आलेय जग कॉल करते तिकामेकाल ते आहेत माझा अजून एक पण नाही एक पण नाही केलेल मी अजून
एक बोखने एक पण नाही केला तुने
आ आले ते आता तर केलं पहिले जेवण घेऊन आवरले हे केलं मग
हा का वांजणी आता हे करून घेतो
ते पोरल मगाशी लावला मी विचारून की आम्ही करू ते आले तेवस मी त्यांनाटलं पहिले करा एखाद्याच तरी करा पाच कॉलच तरी करा मग पाच काल परत येता म्हटलं दहा कॉलच आहे वाटत तर एक एक कॉलच करून घ्या पाच मग जेवायला करन म्हटलं मी भाजी झाले होत मी करून ठोलत स्वयंपाक आले अरे करतील तर राले बसू तर मग स्वयंपाक कावरून घेतला होता मी फक्त गरम गरम रोटी टाकायच्या होत्या तर त्यांच चाललं होतं पहिले जेऊून घेऊ जे म्हण नाही मग तू पोर कोण लावलं ते पोरगा मी गाडीवरर आहे मी घरी जाईन तेव्हा करीलल मावशी मग कट केला मग का लावलाच नाही म्हटलं याल कुठं पोरगं गाडीवर पडलं गेलं
पण हे काय येऊन राहिल एक मिनिट थांब रा पूजािच्यावर काहीतरी येऊन हे काय येऊन कॅमेरा आहे होय. द काहीतरी येऊन सांग
काय झालं.
बोल ग
कोणाचे कॉल एऊन राहिली.